आं
हां बोला.
बोलाय काय कुठं पत्ता आहे?
काय रे हा मेतलच आहे हा.
बरं.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
उम्म.
आम्ही इसरीम राहतोय तुम्ही कुडं राहताय?
घेऊन येतील करंजीस की.
इथचं हाय वय?
वेय
अच्छा . ते कॉल पेंडिग होतो माझा पण भरपूर चार का पाच कॉल झाला फक्त.
हा माझ माझं भरपूर पेंडिंग म्हणजे इथे ड्रायविंग काम करतोय की नाही त्या वेळेत मिळेल.
हे आमजून प्रॉब्लेम कामात असल्यामुळे टाईम मिळत नाही.
हम्म आत्ता सुद्धा आलोय वय ट्रॅव्हलर आहे.
ट्रॅव्हलर आहे ते आप्रा शटर काय
सतरा आहे वीस आहे.
सतरा तर काय रेट चालू आहे किलोमीटरचा?
वीस चोवीस रुपये.
वीस चोवीस
टोल टोल टी पी टॅक्स सगळं तुमच्याक
वा ते पंढरपूरची भाडे असणार ती.
आहेत की आता उद्या आहे की एक आत्ता आली मुंबईला. उद्या आहे की पंढरपूर. हेज्यात चौखं कर्जत.
पुण्याला गेला का हो?
कर्जत कर्जत मुंबई कर्जत.
मुंबई करजा मोठी गाडीचा आणि बारक्वा गाड्याचा काय?
तवीरा आहे की.
तवीरा पण आहे का कुठं आहे तुमचं ऑफिस वगैरे काय?
ऑफिस नाही आपली वैयक्तिक आहे ती.
वा अच्छा बाकी आणि काय पहिल्यापासून पाणी का होतं?
काय द्या
पहिल्यापासून ड्रायव्हिंग कामं करताय?
वय वय. पहिला त्याच्या आदोगर मागावर पाळी तेन केलोय सगळं केलते त्यानंतर मी ड्रायव्हिंग काम शिकलो.
बरं स्वतःच केला बरं झालं, म्हणजे गाडी भाड्या हाय कुठे काम करता तुम्ही.
गाडी आहे आपली दुसरीकडे बदली आली तर बदलेला पण जातोय आपल्या गाडीला भाडं नसतो. बदलीला पण जायचं.
हो चालतय तसं पण पगार पडतोय की पडतोय.
हम् घरात भा- भाडं नसले की बसून काय करायचे.
नाही बसून खर्च खर्च होते बघत बस घरात.
खरं आत्ता आलोय ते दुसऱ्याचा भाड घेऊन आलोय.
हा! आमचं मग हॉटेल इथं त्यामुळे मला वेळ ला कबनूर ला कबनूर कोल्हापूर.
हा हा! तिथु कुठल वैशालीला लागून काय? ते पहिला. पहिला दुसऱ्या चालूत होता काय ते?
पहिला नाही पहिला मालक दुसरा होता दख्खन वाल्याचा दुसरा होता.
दख्खन मी गॅस टाकीवर कामाला होतो का नाही त्यावेळेस टाक्या टाकले ओ त्याला.
होय.
हा हा!
तुम्ही आता
सुरज गॅस ला होतो.
लय लांब.
ते बंद केलं त्याने ते पार्टनरशिप मध्ये होतं का नाही ते बंद केलं.
आत्ता सहा महिने झाल बंद मी पण.
नाही नाही सहा महिने नाही मी वर्षात ओ.
काम बंद करून सहा महिने झाल.
आम अच्छाटेल आगन मी वर्ष आला.
हम्म! ते आमच्या घरा- घरा, पसलाच होता तो. म मुसलमानचा होता मालक.
कबनूर मध्ये मी हाय क्या मग.
हा कबनूर मधला ते बागडी गिल्लीत काहीतरी राहायलाल.
हा सांगणार. काय पार्टनरशिप सगळं खर झालाय सगळा.
ते. आपल्या मित्रांचा त्या पाहुण कोण आहे तो त्यांना सांगितलयाला टक्क्या लागतात आणि घेत जा म्हणून.
हा! आता काय टाकीचा प्रॉब्लेम झाला आता काही विशेष नाही टाकीचा. आता टाकीचंय टाकायं बंद झाल्या विषय ओ टी पी शिवाय टाकी मिळणं झाल्या‌.
होय.
ते काय प्रश्न नाही आता.
ते डोक्याला त्रास लय व्हालय म्हणताना नकोच म्हटले कामच बंद गेलेलं बरं म्हटल.
नाही टा ते त्रास होते ते ओझ उचलायचं आणि ताप होतोय.
ओझ उचलायचं काय वाटत नाही ते ओटी पी लावा ते हे करा. ती इन्पिक्शन करत बसा, त्याचाच वैताग आला. रोजच पहिला गं ओ टी पी काय नव्हतं, चाळीस पन्नास टक्याच होत, त्या ये ओ टी पी चं चालू केल्यावर, कुठे वीस आणि तीसच टाक्या चाल्या, दहा टाक्क्याचं, दहा टाक्क्यान साठी प्रिन्स पडलेला.
आणि फोन लई सारख्या सतारां जणाचा फोन टाकी पाहिजे, टाकी पाहिजे दिवसभर त्यातच
बुकिंग केलेली तर काय स-सुट्टीच देत नाहीत, फोन करायला.
होय.
कधी येणाराय? काय येणाराय? किती वाजता येणाराय? आम्ही कामाला जातोय, आम्ही ह्याला जात
घरात कोण नाही, हे नाही, ते नाही, आत्ताच्या.
आणि ज्याच्या घरात टाकी घेऊन जातोय, त्यो म्हणतो आता पगार झाला नही, पैसे नाहीत. आता राह दे.
असले कारण असत्यात. होय?
बाकी काय नई हाय व्यवस्थीत आता?
होय निवांत.
ऑलरेडी.
जेवायला असतो की.
अच्छा.
जेवायला असतोय थोडा तिकडं, गं जादा करून अ असतोय बाहेर खर तिकड आपल्या भागात जादा नसतोय, इकड गाडी घेऊन कुठे तर भाड्याला आलो. ते इकडल्या ईकडच की
कधी जरी भाड्याला कुठली तरी गाडी आली तरी आणतं जावा, संध्याकाळी चालत काय अडचण नाही संध्याकाळच भाडं असलं तर.
ता.
आणि जर रिटर्न असलं
ह नाही आज संध्याकाळी रिटर्न आहे थोडा, तरी कुठं काय जेवणार काय बघायचे कारण भरताना गाडी भरलोय पोल्यूक मधन. कुठ काय जेवायचं म्हणत्यात बघू?
न्हव समजा इचलकरंजी भाडं असलं, आपल्या हितल, जाताना
चालतय की.
त नंबर घ्या वाटल् माझा, सेव्ह करा.
चाल, आता का पडलाय ये
आ ते शेव करून ठेव ना, दैवत म्हणून टाकाय सांगते. नाही कधी पण बाडज संध्याकाळी जर इकडं, आठच्या नऊच्या दरम्यान तुम्ही रिटर्न येत असला इकडं कस्टमर म्हटलं पॅसेंजर म्हटल कि जेवाल थांबाईच असतं, रिक्वेट करून बघा इेथे जेवण मिळत चांगलं, वेज नॉनव्हेज दोन्ही पण आपल्याला काई अडचण नाही.
ते काय विचारते मंग सोडा आपल्याला, बाहेरचे असले तख म विचार कर तुमच्या इथ जेऊन कुठं चांगलं काय नाही?
तेच गे गाडीतना जाऊ काय अडचण नही. का थोडफार डिस्काउंट देत्यात
चालतं की.
तसं तुमच्यास कायम बाहेर फिरायच का नाही?
आज बघ तु की, आज यांचं आज कसं हाय यांचं, कोल्हापुरात दोन सोडायची ये.
हां
इतन इचलकरंजीत दोन सीटा सोडायचे आहेत.
हा
परत पलूसला जाऊन बाकीच्यास सोडायचं आणि मी परत इचलकरंजीला येणार आहे.
होय
हम्म
अच्छा
ह बघते
आता कुठल्या भाड्यालारा त्या विषय नाही
बघू चालतेय चालतेय
उद्या माव मोठे भाडेवे असले सांगतो को ट्र्रीप पा असली को भाड्या भाडी पाय असली
तुम्ही पण सेव्ह करा नंबर मी पण सेव्ह करतो बरं
होय होय तर त भाड्या तर गाडी्या अस तरी सांगत फोन कर तला सग रज कायड होता हां
म्हणजे कुठे जाणार आहे त्याच्यावर असते आम्ही ते फिक्स भाड्या घेतोय त्याचा फिक्स क
तवेला फिक्स घेता का लॉंग ड्राईव्ह असलं फिक्स परवड नाही.
तीस तीसा कलोमीटर पाहिजे म्हणले मग चौदा चौदा पंधरा रुपये किलोमीटर चालू आहे आता आणि डिझेल मुळ हे झाले ना
हा हा हो डिझेल वाढले आता आणि परत वाढलं वाटतं.
हम्म पंधरा सोळा रुपये कि किलमीटर फिरतो.
हा हा असं आहे का होय का असलं काय असलं तर सांगतो.
त्याचा मूततीव सगळ्या मोठ्या घऊन लत बारकीहन गाडी लागते
नाही तेच र आहे मेन तेच आहे बारकी गाडी पाहिजेच. बारक्या गाडीला मोठ्या गाडीला भाडी कमी असतात बारक्याला जास्त असतात?
म्हणजे विजय कसं आहे? अता एक एकजण कसं करते बाबा आमच्या अकरा चित््र आहेत तुमचे सतरा चित्र झाडे आहे आम्ही कशाला हा बाबा बारकी गाडी पण आहे चल.
होय.
असं करता येते ना?
हो
माहिती त्यां तू पहिला सगळं तवेरा सांगतात नतर ना सिटा वाढल्यात म्हणतात. किती वाढल्यात आणि आणि एक दोन वाढू सतरा सिटर हाय असा विषय आहे ते.
नाही गाड्या दोन लाग मोठ्या असली बारकी लागतेच.
हम्म
हय थ आहे त्याच्या पण सेम तुमच्याारखच आहे सतरा सिटर एक आहे. आणि टेवेरा एक आहे सेमच.
हम्म
आणि ओमनीय कशाला.
''हां''
अरे ते कुठली भाड सोडत नाही कस भा्याेत घेतेय भाडत.
ते तस करायला लागते त्या त्याशिवाय अंदा होतच नाही.
आम्ही देत पुढच्या वेत काय घेतच
ते तसं करायला लागते त्याशिवाय धंदा होत नाही आणि.
नाही होय स्वतः का घरचे दोघण ड्रायव्हर आहेत बापलेक.
ह आमच्यात हाईत आमच्यात. आमच्यात पण आहे आम्ही सगळी ड्रायव्हर आहे. आमच्यात खांदाणार ड्राय्हर आहे आमची.
होय. बरंय आणि एक ड्राय्हवर ठेवायच तेन तीन गड्या ती ड्रायव्हर ठेवलाय एका टायमाला तीन जरी गाड्या गेल्या.
हम्म हम्म.
बरो चालतय अ त्याला नाही म्हटलं पाहि''--'' कामाला आहे त ते पार्ट टाइम काम करते जो काम करून.
हा,
त्याला चाळीजर पगारा फिक्स माे परमनंटे कामावर दे नोकरी त्याला. आणि ती नोकरी करत घे तीन गाड्या केलाय हाईत.
आम्ही तर काय पहिला आम्ही तर. पहिला काय पहिला दुसऱ्या आता कामाला हे ते गेलेय.
हा,
मग केले सगळं.
पण त्याचा विषय काय त्याला जयजर पघार आहे कोण ज्याजर पार म्हण खूप असला असता.
पाणी तर. मी पाकिटऊ शी वाढ हॅलो.
हा,
ते पैसे माग्या आलती वो पाकेट मी घरीच ठेवून आलोय ना.
कोण.
हे बुद्धी घेऊन महागाई येत नाहीत.
हा हा,
तेच.
अच्छा अच्छा.
बचन गास.
मग ते असं आहे. जॉब कर कोणत म्हटला त्याच्यार पगार आता काय का एक्स्ट्रा काम कराय गरज नाही बस म्हटला माझं कोण नाही. भाई शापाने पैसा भरपूर केलाय.
एक्ट्रा पार्का जॉब ठेवायचं लागतोय कुठला ना कुठला.
आ तु काय कर एक अंड भाडं आलं इकडे काम सुट्टी मारतोय हे पंधराशे पगार वाचायला तिकडे सुट्टी मारतो डायरेक्ट.
हा,
गाडी भांड घेऊन जातोय.
हम.
पर्मनंट जॉब आहे आणि असं नाही पर्मनंट नोकरी आहे.
मी मग पहिला गॅसला तसच करत होतो या गाडीला जर भाडं आली की डायरेक्ट गॅसवर सांणार गावाला चालोय इकडे चालोय तिकडे चलोय म्हणार वाय भाड घिऊन ना.
मग सेम तसंच करताते.
मग ते तिथं पण सारखं सुट्ट्या पडवल्या मध्ये त यल्मा सीझनमध्येध्ये.
हो डोंग
हा त्या सुट्ट्या पाडायल्या. मालकाच माझं माझं झालं झालं वांध. मला पण काही कारण पाहिजे होतं मला जमत नाही वा म्हटलं कामाला येयला. तुझं काम तुला ठेवून घे म्हटलं आणि आपण बाहेर पडल.
होय. नाही काम जर बाहेर असलं की नाही यामध्ये सुट्ट्या पडणार पर्याय नाही त्याला.
आम्ही सांगताना सांगितलेलं ना मालकाला मला अशी-अशी गाडी घेतलय.
होय.
कधी गरज पडेल तेव्हा आम्ही जाणार जा जा म्ह नंतर ते रु